हॅलो नमस्कार
काय चालू आहं गी.
काय नाही हो जरा असण, काय जरासं म्हणता काय फुल म्हणता काय बिमार पडलं पोट दुखायलय ओ.
हो का कसं काय हो काय जेवणात प्रॉब्लेम झाली का काय?
जेवणामध्ये बघा म्हणजे मला तर काय तेवढं समजना झालेय पण, एक समोसा खायला गेलो होतो बघा बाहेर समोसा, कचोरी.
हा हा
हम् तर आता असं वाटायलंय की उगीच खाल्ला म्हणून आता काय माहित तेलकटमुळं झालंय, का बनवण्यात नाही आलं बरोबर आता काय सांगावं अवघड आहे ते जरा.
नाही नाही ते असं बी होऊ शकतंय की बाबा बनवण्यात बी फाल्ट असू शकतंय. किंवा ते मैदा बी ते बी चांगला नसेल तेल चांगलं न वापरणे मैदा खराब असणे. म्हणजे मैदा वस्तूच्या बी मैदा वस्तू जे मैद्याच्या जे वस्तू राहतात. त्या बी थोड्या चांगल्या नसतात ना शरीरासाठी. त्यांच्यान बी होऊ शकते ना.
हम्म आता काय माहित मला तर वाटतंय की, ते थोडस मी तेलकटावर वगैरे ते उघड्यावर अन्न जास्त खालंय, काय ओ स्ट्रीट फूड स्नॅक्स वगैरे याचं कामच तशीच राहतात.
आता पावसाळ्या दिवसात हित ते बाहेरचं खाणं जरा कमी करावं लागतं ना.
हा वो तेच तर.
हम्म ऊग माशा हे बसणं कोणत्या वस्तूवर म्हणजे लई घाण असते ना माशा म्हणजे कशे, कुठंही बसलेल्या राहतता त्याच्यामुळं ते जेवण चांगलं नसते ना ते खाणं.
हो तेच तेच म्हणं ह्म. तेच तर आता ते समोशामुच कारण झालं समोशाचं. समोश्याला आपण म्हणजे समोसा पदार्थ खूप चांगला आहे आपण त्याला बदनाम करणा. पण ते चांगल्या जागचा खायला पाहिजे.
हो ना हो ना चांगल्या जागच खायला पाहिजे ना चांगल्या जागचं म्हणजे बुवा आता समजा बे करीवर आपण गेलो तिथं कसं काचानं पॅक हे ते राहतंय पूर्ण.
ह् अ
तर ते थोडं चांगलं असं
हो तेच तर मला असं वाटतंय की तसंच खायला पाहिजे. ही. बेकरीचं वगैरे चांगलं राहतंय आणि काय काय जागी खूप म्हणजे एकदम, हॉटेल चांगलं एकदम हायजेनिक असलेल स्वच्छता वगैरे, ठेवली तर ठीक आहे आहे की नाही.
हो ना हो.
पण आता तसं मला नाही वाटत की, आता काय काई हॉटेलवाले थोडस प्लेट वगैरे धुल्यावर जरी चांगलं ठेवलं तर आज माझं पोट दुखलं नसतं, म्हणल चांगल भेटलं असतं आता इथून पुढ त्या हॉटेलवर मी कुंबर
कसंय पाणी पिनी चांगलं वापरत नाहीत ना ते.
मग तेच तर मग आता तुम्ही एरी विचार करा एरी साधा सिम्पल विचार आता त्याच्यामुळ जर असं मला फूड पॉयझनिंग वगैरे होऊ लागलं तर, मी नंतर त्याच्या हॉटेलवर जेवायला वगैरे खायला जाईल का मंग.
नाय नाय नाय नाय कधीच नाही.
मग तेच त्यायला असं म्हणजे त्यायला असं करायला पाहिजे कि बुवा गिराईक आपल्यापाशी डबल परत परत वापस आल पाहिजे.
म्हणजे चांगलं ठेवणं, चांगलं देणं जेवन, खाणं हे ते
मग तेच तर आता तुम्हाला खरं सांगु का एकदम रिअल रिअलमध्ये जर म्हणलं ना तर मी माहितीया का आज पाणीपुरी खायला गेलो होतो
हा हा
तर मला काय वाटलं की चलागड्या नवीन जागची पाणीपुरी टेस्ट करून बघू
हा हा
तर मी.. मी पहिल्यांदा तिखटच पाणी घेत असतो, मी काय केेलं त्या काकुला म्हणलं तिखटच पाणी द्या. त्यान मला तिखटच पाणी दिलं, मग मला खराब लागली खूप मी म्हणलं जाऊद्या एखांदी लागली असंल. म् म्या डबल दुसरी घेतली तिखटच घेतली एवढी खराब लागली पाणीपुरी म् मी काय केलं मी म्हणलो जाऊद्या म्हणलं गोड पाणी द्या मग गोड नाही... गोड नाही पण मला खराब लागली मग मी काय केलं की, डबल दोन्ही मिक्स घेतली तरी खराब लागली. मग मी काय केल पाणीपुरी तीन-चार खाल्ल्या निघून आलो तिथून काय करता.
हो ना हो ना ते म्हणजे चांगलं नसतं म्हणजे की, बुवा पाणी खराब वापरणं ते जास्त दिवस ठेवणं. म्हणजे त्या जी जी खतम म्हणजे हे होत असतना म्हणजे खराब होते ना तर त्यात च कमीत कमी मला असं वाटत की, बारा तास हे असं मिक्सअप च खराब होणार नाही ते जर का म्हणजे काल करून ठेवल रात्री करून ठेवल तर ते खराबच होईल ना.
मंग तेचतर तेचतर आणि ते समोश्याची कशी माहितीया का आता समोश्याची भाजी वगैरे जी ती आलूची भाजी मला वाटते ती पण
ती पण म्हणजे काल, परवा, दोन-तीन दिवस अगोदर करून ठेवत असतील ना ते.
मग तेच तर आता... आता चिकनच मटनच पण तसच आहे कस माहितीया की, आता चिकन, मटण महाग असतय बरोबर आहे‌. समोसा आलू तरी जाऊद्या थोडंस स्वस्त राहते फेकून देतं माणूस एकदा पण माहितीया का मी जर पाच किलो चिकन केलं मी हॉटेलवरच दोनच किलो चिकन संपलं तीन किलो मी फेकून देत नाही आणि ते उद्या वापरतो बरोबर आहे.
हम् हम्
मग ते याच्यामुळं पण ते थोडसं एकदम कस्टमर असतील, ग्राहक असतील त्याला ते थोडस पोड दुखीचा त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतोय याच्याकडं दुकानदार मालकांनच लक्ष द्यायला पाहिजे माहितीया आहे का खर तर
बरोबर आहे, बरोबर आहे.
हां.
हे म्हणजे कसं झालंय आता यांचं किंवा जाऊ द्या, म्हणजे लोकाला कसं वाटतं की बा जाऊ द्या, आता आम्ही एवढं खातो डबल काय खात नाही मग ते लक्ष देत नाही, म्हणजे बार रात्र ना आपण तीच गलती करतो ना.
तेच तर तेच तर.
थोडं म्हणजे, सरकार च बी लक्ष द्यायला पाहिजे ना सरकारन बी थोडं.
हो, सरकार तर देईल लक्ष, आता जसं कि तुकाराम मुंडे साहेबाबद्दल ऐकलं असेल ना तुम्ही.
हो ना हो ना.
हाय की नाही.
हो हा.
बर, तेच तर ते त्यांच जे ते त्यां रूल्स एन्ड रेग्युलेशन मला आवडलेत, मस्त आहेत मस्त.
हो ना हो ना, ते आवाज कशाचा येतय की.?
हा का, ते म का मित्रांन काहीतरी लावलय, बॅकग्राउंड मधी. बंद कराय लावतो त्याला एक मिनिटं हं. आता येत नसल.
हम्म, आता येतनाय
हा तेच दादा आता डबल करून तुम्हाला खरं सांगतो मनातून माझी गोष्ट कि मला आता डबल भूक लागली परत.
हा हा हा.
पण आता आम्ही राहतो रूमवर हॉस्टेल वर समजा, दादा आपण करूनही खाऊ शकत नाही दादा, प्रश्न पडलाय काय कराव काय नाही ते.
हो ना हो ना, ते बी येणाराय म्हजे कि बूआ तुम्ही जर का आता ऑनलाईन जरी बोलवलं, तरी ते मला असं वाटत नाही ते म्हणजे आता म्हणजे हे केलेलं असल, बनवलेलं असल, किंवा त्याच्यामध्ये असं काही हे नसल म्हणून
हा मग हा तेच विषय, आता कसंय माहितय का की आजच डबल पोट दुखलं, डबल जर मी हेच काम करत राहिलो, बाहेरचं खाणं बाहेरच खाणं तर ते, चांगलं नाही नं.
म्हणजे, हा चांगलं नाही ना, आपलं घरचं कसं जेवण रातं, गरम गरम डाळ बीळ, आता केलेलं राजी तयार पोळी, म्हणजे उंडा बी आताच पोळी गिळी भात गी सगळं आताच केलं राहते ना, एका घंट्या अगोदरच.
हेच तर, घरच्या जेवणाला चॅलेंज नाही ओ.
हो ना.
कारण, स्वच्छता वगैरे आपण त्याची हे करत असतो, आणि त्यातलं त्यात माहितीय काय की अ कशामुळे चॅलेंज नाही माहितय काय की, एकदम स्वच्छता तर आपण पाळतच असतो पण हेच की अंअंअंअंअं जसं, जे बाहेरचे येतं, ते काय करतात माहिते का, तेलाचं तेल जे आहे ना ते चारजातीच तेल वापरतात ते, पाचजाती तेच तेल वापरतात. आणि भांडे वगैरे धुन्यामध्ये पण मला नाही वाटत तेवढं चांगलं घासेल घरच्यासारखे. आन घरी कसं राहते की आपण
हम्म, पोटगीड दुखणं ते तेल खराब वापरणं, याचच हे परिणाम हायत ना.
हम्म. सगळ्यात मोठा ते ते तेच हे एकदम की, अरे आता काय नाही, ते प्रत्येकान चांगलं करायला पाहिजे माहितीये का. आता मेसचं पण झालं तुम्हाला खरं सांगुका आमच्याकडे दोन एक मेस येता, आता एक जी आमची मेस ती आमची मेस चांगली बर एकदम मस्त मेसे एकदम स्वच्छता ठेव- काकू जेवायला पण मस्त देतात पण आता जी दुसरी मेस हे तिथल्या, मुलांच असं म्हणणं आहे की इकडे तुमची मेस आमच्यापेक्षा चांगली तुमची मेस आमच्यापेक्षा चांगली. हाय की नाही मग काही ना काहीतरी चांगलं असेल ना.
हो ना हो ना बरोबर आहे ना.
मग आता त्या मेसचा प्रॉब्लेम एकच आहे की तिथं असं नाही की जेवाय चांगलं नाही भेटत जे्वाय चांगलं भेटतय. पण तीथ हेच, तूम्ही मी थोडस जेवणाबद्दल कि स्वच्छता वगैरे नाही ठेवत की, थोडस तेचकी बटक बटक पाण्यामध्ये त्यायचं एक लेकरू हे ते हात बुडवनं. असो किंवा तेच काही पण कि ते-
ते घाण हातं म्हणजे कोणी कढले आणते. म्हणजे जमिनीला खाली आपण पाय देतो हे ते त्याच्यामुळ थोडं.
मग तेच ना आता ते लेकरु हे लेकराला काहाला फिरू द्यायचं बरं इकडं तिकडं.
हो ना त्याला हा बरोबर आहे ना, इकडे पोराच्या इकडे पोराचं इकडं येऊन का दायचं.
मग तस, सं सगळं गाव फिरून येत ते,
होन होन बरोबर तुम्हच.
मग त्यांचं तीथ काय काम आहे.
हम्म.
असं आता हे काय असं चालू आहे दुनियाच असी चालू आहे काय करतात. पनीर मधी फ्रॉड काढणं, दुधामध्ये भेसळ काय सांगाव तुम्हाला आता.
भेसळ बी लय म्हणजे लय प्रमाणात वाढली की बा दूध हे जर का बरोबर आलं.
हा हा
तरी आता पनीर जरी आपुण खाल्लं आणि ते जर का डुप्लिकेट असेल तर म्हणजे काही होऊ शकत. कॅन्सर बी होऊ शकते बा अशा म्हणजे घातक आजार बी होऊ शकतात ना त्यांच्यामुळे.
हा होउ शकतो. ते म्हणजे खूप लोकाला झालायं.
होन हो ना
मग तेच तर सगळ्यात मोठा आता सध्याचा प्रॉब्लेम आहे की पनीरचा वगैरे याचा त्यांचा पण काय नाही शासनाला जर चांगला अधिकारी यांच्यावर बसवला तर हे बीचा पण एकदम पर्दा फास होणार आहे, मला तर वाटतं एकदा तरी.
हो ते मला असं वाटतं की बाबा ते शहरामध्ये यांच्यामध्ये जास्त होऊ शकल खेडेगावामध्ये आपलं म्हणजे मस्त चांगलं बनवतात पनीर गिनीर हे ते सगळं म्हणजे जर का तिथं दुकान बीकान असलं ती गावामध्ये.
हा तेच ते कसं आहे माहित आहे का, की ते शहरामध्ये तर कसं आहे माहित आहे का आता मला जर मार्केट करायचं असेल ना‌. तर सगळ्यांत मेन काम एकच करायचं की लोकाला यड्यात काढायंच बरोबर.
होना होना
लोकांला येड्यात काढलं की मार्केट कशाच बनते आता बघा नव तुम्ही आता आपला भारत देश सगळ्यात मोठा माहित आहे का, आपल्या इथं शेण बनतेय गाईच्या गौवऱ्या आपल्या इथं बनतात बर सगळ्यात जास्त,
हो ना होना
पण तुम्ही जर बघित तर असं ऑनलाईन सर्च केलं फ्लिपकार्ट मित्र अमेझॉन फिमझॉन वर. तर माहित आहे का की तिथं आपल्या गौऱ्या ऑनलाई इकत भेटतात त्या ऍपवर बरोबर,
होन होन
मग आता हे एकच झालं की, मग लोकांला येड्यात काढण्याचंच काम झालं ना. मग आता गौऱ्या वगैरे विकत घ्यायचं म्हणजे,
लोकं शहरामध्ये कसं व्हायलय, थोडंफार हे म्हणजे प्रमाण कमी झाले नाही. कि शेनाचं याच त्याच गौर्या करणं बनवणं.
तेच तर आता जसं, मग आता ज हो तेच की, आता जसं की तुम्हाला माहिती आहे बघा लिंबाची काडी.
होना होना.
ते विकालेत शहरात अन, आपण गावाकड लिंबाची झाडच झाडं हायत.
आपण खेड्यातले काय करतो, ते थोडं बेकार वाट टे म्हणून काय करतो वापरत नाही म्हणजे, आपूण त्यांच्यासारखं वागाय पाहून ती आपल्यासारख वागाय पाहतात.
हां, हाच तर मोठा इश्यूय. हो ठीक ये ठीक ये.
हम.